हॅलो?
हॅलोे! हा जेवन झालं, हा काय खाल्ल आज?
जेवण, चपाती,
झुणका, वरणीची आमठी. भात, भाकरी, भेंडीची भाजी, आणि काय,
आणि मग,
य स्पेशल काय आज नसते, रविवारच असत. स्पेशल, स्वीट असतय. स्वीट असत्य बर, बर स्वीट मध्ये काय आवडतय तुम्हाला? गुलाबजमुन्, पाकिटचे, पाकिटचे,
हा, हा,
फिरायला, फिरायला सुट्टीत, कुठे गेलात का नाही. फिरायला कुठे, फिरायला नाही गेलो. कधी गेलता मग, ट्ररीपला तेण असं, जाऊन आता, एक चार महिने झाले.
हा,
अ कुठे गेलता जर, माहिती सांगा कुठे घेलता तिथ. वेंगूरला, अ मग काय बघितलं तिथ, कोकणात कोकण समुद्र.
हा हा,
बीच, डोंगर, दरी,
हा, हा मग,
किती दिवस ग वनडे ट्रिप
हम ह मग काय फॅमिली सोबत गेलता काय फ्रेंड् सोबत गेलता
फॅमिली सोबत, मित्रांच्या सोबत,
ह, हां,
मिनी ट्रॅव्हल्स करून गेलेलं. पाट चार वाजता उठून
हा
ह पहाटे चार वाजता उठून आमचा प्रवास चालू झाला होता
हा
स्पॉट ला आम्ही नऊ वाजता पोहोचलो
हम् मग जेवण नाश्ता तिथलंच काय सगळं
पहिला नाश्ता केला पोहे बनवले आमचा मी सगळं तयारीणीशी गेलेलो
हा हा
पोहे बनवलं चहा बनवला
हा
सोबत बिस्किट खाल्ल आमचं बाळपण पोहे खाल्ल तिथं बसून
हम्
त्यानंतर आम्ही समुद्रात गेलो फिरायला आमच्या बाळासोबत आमचं बाळ समुद्रात पोहलं पुड्या मारलं आम्ही तिथे व्हिडिओ शूटिंग केलं जेव जेवण आम्ही दुसऱ्या ठिकाणी केलं
जेवण मग स्वतः बनवला काय मग हॉटेलमध्येध्ये
हॉटेलमध्येच आणि दुपारचेव दुपारच जेवण बनवलेलं काय ब हो मसाला भात लणच वेळ नाही भेटला आम्हाला आम्ही नाश्ता केला होता भरपूर
हा हा
त्यामु आम्हाला ना् जेवणाची काही गरज भासली नाही
हा हा
मसाले भात केला होता त्याबरोबर लिंबूचं लोणचं होतं गोड स्वीट
हम हम्
त्यासोबत आम्ही जेवण केलं
हां हा आणि आणि मग म एक दिवसातच होतं सकाळी जाऊन संध्याकाळी
वापस
हा हा
सकाळी गेले रात्री बारा वाजता घरी एन्जॉय करत नाही मी एका दिवसात काय एनजाय होणार
हम्म हम् बरोबर
वेंगोला म वेंगोर्ल्यामध्ये गेल डोंगरात डोंगरामध्ये आम्ही काजू करवंद
हम्.
खायला गावली आम्हाला.
हा हां.
नवीन सीझनमध्ये नवीन. डोंगरातला माफ मेवा खायला भेटला.
हा हा मग तुम्ही हॉटेलमध्येध्येच आहे न मग काहीत नवीन रेसिपी सांगा.
नवीन रेसिपी आता काय सांगायची.
नवीन काय बनव बनवलाय ते सांगा.
नवीन आता मी कांदबजी कराय चालू केलीत. त्याची रेसिपी काय सुरुवातीला कांदा चिरून घ्यायचा.
हा.
त्यामध्ये कोथिंबीर टाकायची कडीीपत्ता जरा टाकायचा खायचा सोडा जरा टाकायचा ह हो आजरा टाकायचा आलं लसूण पेस्ट थोडी घालायची गरम मसाला गरम मसाला थोडा टाकायचा
हं
त्याच मिश्रण करून घ्यायचं. चवीनुसार थोडं मिस् घालायचं. मीठ घाठल्यानंतर त्याला पाणी सुटतंय.
हम.
पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये थोडं बेसनच पीठ घालायचं.
हा.
कडक होण्यासाठी थोडसं तांदळच पठ मिक्स केले तरीचालतं.
हम् हम्
ते एक जीव करून घ्यायचं कालवून कालवून घ्यायचं ते पीठ कांदा पीठ एकत्र मिक्स झालं पाहिजे चांगलं
हम्म.
मग त्यानंतर आपण एकाकडे तेल घ्यायचं.
हा!
तेल घेतल्यानंतर गरम करायचे ते ते
हा.
गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची. तरळून घ्यायची. त एका प्लेट मध्ये काढायची. त्यावर थोडं मीठ टाक कायचल ठाकर. त्यानंतर हळूहळू आपण त्यामध्ये भज ी सोडायचालू करायची. बारीक गॅसवर जेवढी आपण भजी सोडल तेवढी चांगली खुशखुशीत आणि करकरीत होतात
हा हा. साांपड
त्यासोबत पुदिना चटणी पाव हिर हिरवी मिर्ची शवास तुभ लत टोमॅटो सॉस मिक्स करून घेतला तरी चालतं त्या भज्या बरोबर खाला
ह ह.
त्यानंतर पालकची भजी
एकदा ट्राय करून बघतो. मी घरी
हम् सांगायची
आणखी काय अजून कुठली रेसिपी माहिती एका ते सांगा. पालकची एक भजी असतात. आपल्याला पालक ची भजी कशी करतात दोन पेंड पाला घ्यायचा.
हा
बारीक चिरून
हा.
त्यामध्ये बेसन पीठ मिक्स करायचं. थोडा ववा टाकायचा
थोडं सो सोडा टाकायचा. थोडं पाणी टाकायचं. ते कालवून घ्यायचं आणि आपण जस कद्याची भजी सोडतो. तशी त्या पद्धतीची भजी तेलामध्ये सोडायची जस आपण ज्या साइज न सोडल त्या साईज न आपण तिला बा मोठी साईज लहान साईज सोडता येते. त्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी हिरवी मिर्ची टोमॅटो सॉस ते यासोबत पण चालत खाला.
हॅलो
हा बोला
आवाज येणार आलाय तुमचा आवाज कट व्हायला
हा बोलत क हा बोला मी पण क नाही बाहेर गेलतो फिरायला मित्रणींच्या बरोबर मग कोकणातच गेलतो आणि आम्ही ज्या दिवशी गेलतो त्या दिवशी राजाभिषेक सोहळा होता. मग म ताना आम्ही मग राजकोटला गेलो तिथं बघितलो. फिरलो राजकोटला छोटस बीचवरर अस किल्ला किल्ला अस आहे. आणि संभाजी महाराजांची मूर्ती आहे तिथं
हम
मोठी मग ते तिथं फिरलो. आणि आम्हाला नवती बीचला जायचं होतं खरं तो पॉईंट बंद केल्यामुळे आम्ही आम्हाला काही जायला भेटलं नाही. मग आम्ही वेंगुरला गेलो. वेंगूरला केला कुडाळचा गणपती केला. अ काचेचा एक ब्रिज आहे कोकणात तिथं बघायसर का
घ पाहिजे तु एक तला आणि य एकग
आंबोलीचा धबधबा बघितला आणि आम्ही येत होतो तेव्हा पाऊस चालू झाला होता. न मग आम्हाला काही जास्त बघायलाच भेटल नाही.
आम बोलली बधबा चालूता होय चालू झा पाणी पडाल तर पाणी पडाल तर लोक पण पर्यटक खूप
गर्दी भरपूर होती.
हं हां
आम्ही सीझनमध्येध्येच गेलो नाही. पाऊस चालू झाला जून महिना म्हणजे सीझन आहे पावसायचच ती दिवस आणि आम्ही मग गेलो ते मग पाऊस चालू होता.
बा.
हा.